हॅलो. येतोय का आवाज? हॅलो आवाज येतोय.
येतंय.
कार्या ऍप डाऊनलोड केलायस?
केलय की रे आत्ता पहिला टास्क आलाय. टास्क आलाय का? होय.
मला पण आलाय आता. कशाचा कशाचा आलाय?
मला या कॉलिंग चा आलाय बाबा, कॉल करायच आहेत.
कॉलिंगचा आलाय का, दहा मिनिटं बोलायचं
हा.
मला पण दहा मिनिटं बोलायचय, किती जणांबरोबर बोलायचंय?
वीस रुपये हा ते काय बघाय नाय होत.
तीस लोकांन मध्ये पाच पेक्षा जास्त जणांबरोबर बोलायचं आहे बहुतेक
ते पूर्ण रोजच असेल मग.
हा. किती दिवसात कायरायचं आहे?
ते काय माहित नाही बाबा.
म्हणजे दर दररोज पाच कमीत कमी पाच लोकांबरोबर बोलायचं दररोज
बरं बघूया की. दहा रुपयेचा, एवढस मिळतये मी पण आता विचारतो कोण करते तवा
हा, ते चालच हा हा.
होय जॉईन झालोय बाबा.
एक मिनंट थांब.
झाले की जॉइन्ट ग्रुप आहेत.
दोन आहेत.
नाही नाही त्या बा त्या मॅडमने एक दिलेला.
हा. माझ्याकडे एकच ग्रुप आहे.
हॅलो.
हा माझ्याकडे एकच ग्रुप आहे म्हणलं.
हा हा माया कडे दोन आहे.
हो मला पण ते लिन्क पाठव ती. ते काय बघाय नाही आल मी अजून.
धन्यवाद.
आता बघतो घे.
किती रुपये मिळतात? क्या या पैसे कमा किती कमवतोस दोन दिवसाला तु.
कुठलं काय? आत्ताय पहिला टास्क हाये यो.
पहिला टास्क हाय होय.
होय. एक टास्क केल्यावर ऐ क एक कॉल ला.
ह, हा...
दहा मिनटं.
दहा मिनटं फक्त बोलायच.
होय दहा मिनिटाने आपोआप हे होते हे. कट होतोय कॉल कॉल रे.
हा हा मला वाटलं पैसे कट हो त्यात.
पैसे नाही पैसे अकाउंट मध्ये याेतात. ते नंतर न प्रोसेस हाय ते, बघूया की विचारूया.
कुणाला विचारणार?
तेच की ज्याकडने घेतली त्याला.
कोणाकडन घेतले?
ते ग मॅडम आहेत. हाईट ओळखीच्या.
कशा ओळखीच्या, आहेत कोण पाहून आहेत काय?
असेच गी आता कस्टमर आहे दुकानावरयेतात.
कोण कोण अस?
हा. आपलं दुकान आहे र वेहेजिटेबलच. वेजिटेबल्स.
हा हा ऍडव्हर्टाईस करालायस काय?
ॲडवटाईज होय. कशाच?
आहे कस जॉब पण आहे आपल्याला, जॉब पण आहे आपल्याला.
म्हणजे दोन्हीकडनं.
हा दोन्हीकडं
भारी की मग तुझं.
तू पण कर की दोन्हीकडंन.
दोन्हीकडन चालू करायची की आणि आता कायतर.
कमावाला ना या कॅप वगरणा कमावालायच ना
आत्ता चालू झाल्या.
बंद कर नाहीतर, कट मोबाईल स्क्रीन बंद कर. स्क्रीन बंद कर ना, कट होईल, अरे. -
हे आहे हो
हाय नव्हं चालू व्यवस्थीत?
हा, हा, चालू हाय. हाय भावा. लाय सां म्हणजे पाहावाी गेले की दोन तं तू काय आता निवांत हाईस. गेला नाहीस जॉब ला?
जॉबला नाय गेलो.
का रे?
काय पैसे लई हो - काम नाही सांगाल्यात.
मग दुसरा जाँब बघाय-
आठवड्याच काम दोन दिवसात पूर्ण- करून द्यायच.
दोन दिवसात?
व्हय.
म रात्रीभर बसाय पाहिजे.
होय.
ह
आवाज येना जरा मोठ्यान बोल. आजेन चन ब
आला काय?
हा टाँर्च कशाला लावला म्हणायचं?
म हा
ब चलाय विषय बदलू नका, ते टाँर्चच सांगा मला आधी?
तुमचं काय झालंय ते सांगा मला आता, तुम्ही इकडे काशाला बघायलाय?
टॉर्च कोण म्हजे टर्च लावून काय दिसतय म्हणायचं -
ह समोरची वस्तू दिसत्या.
काय असत काय असत तुमच्या समोर?
फुले बिझनेस सर अ वेजिटेबल दिसाय नको व्यवस्थित.
मला तर वाटत नाही त्यासाठी, लावल्या.
आव त्यासाठीच लावल्या कस्टमरला दिसायला पाहिजे गोष्टी. आ कस्टमरला पण आणि आम्हाला पण दोघांनला पण दिसायला पाहिजे.
दोघांना पण दिसलं पाहिजे, असं आहे व्हय.
होय. ह
कस्टमर खुश आहे काय?
अ सु कस्टमर खूष हायत की.
तुम्ही?
आम्ही पण खुष, कस्टमर खुष तर आम्ही खुष.
माझ्या कमी रेट लावायचा जरा.
ते तुमच्या साईडला एक माणूस उभाला, त्याला एक किलोभर द्या कीं फ्रीमध्ये.
द्यायचे कीं तो आलांतर देणार कीं.
आलाय कीं त्यो. साईड, साईड लाच उभा राहिलाय तुमच्या.
हा तुम्हाला कुठन दिसाले. कस काय दिसतय तुम्हाला, तुम्ही एवढ्या लांब आहे आणि.
पोरग ला आणलय, ते जरा चांगल माणूस आहे. त्याला एक किलो भर दया कीं बटाटू, एक सगळ सगळ्या सगळया एकेक. कींलो पॅक करा, जास्त नको एवढं
हा, हा एक, एक किलो बास. बाहेर करून ठेवलया.
तर जास्त जा तुमची इच्छा
बर दया जास्त घेतोय दया.
जिमला विमला जातेय का म्हणे.
काय बोलला. जिमला जातोय कीं वा.
काय करायचं आता.
काय कराला, जीमला कशाला जातोय आता.
हा, हा आण ते, आण ते र रयीवारचा ते प्रोग्राम बंद केला का नाही. अजून चालला रयीवारच.
रविवारला आता सेट्टी ग देेव का निव अ
अजून काय हे केलं नाही, त्याला अजून.
काय नाही, आता कुठे नाही, निवांत असते.
हा म्हणजे काम बंद आहे, म्हणायचं.
हा रविवार निवांत सुट्टी असते एक दिवस.
ह
झाले की आता हे काय महिनाभर.
काय सांगणार आहे म वजन, बिजन वाढलं कीं नाही.
वजन बीजन. अ आता, आता चालू झालंय जिम, महिना झाला.
मशीन बंद पडायच महिना, महिना, महिना. महिना झाल चालू केलं नाही. म्हटलं मशीन बंद पडली असंल.
मशीन चालूय आपली.
म तें पुढचं ते तेच म्हणणार हो, कस्टमर तुमचं तेच म्हणणार, मशीन बंद पडल्या म्हणल्यावर शांत बसलं.
कस्टमर कशाला काय म्हणते.
मग शांत बसलाय स म्हणून कस्टमर म्हणणार. ब बंद पडले म्हणणार मशीन काही उपयोग नाही.
मशीन चालूय आवाज मोठ्ठा चं ये.
किती मिनटे झाले.
अ तो टॉर्च बंद करू नकाओ मालक.
आता एग नऊ मिनट. झाल्यात बघा हो, आणी एक मिनटं. तुम्ही जिंम ला जाताय का नाही ओ म.
दोनदा जात नाही, सकाळी बागेत जातो.
बागेतच आहे बागेत फिरायला काय वॉकिंग
फिरायला अस काय काय दिसतय बागेत का काय
काय काय दिसते
हाळो बिड
हय स्पीकर लावजे
टाणस स्पिपकर म्हणजे सगळीकडे पूर्ण पॅकेज स्वीिक लावल्यात मग ह बसतुम्यी बसतू आम्ही कस तुम्ही बसा तसच आम्ही कस्टमर करतो
कुठल्या भागेला
भगत सिंग भगत सिंग
भगतसिंग भागवाय ऐ
हह हा हा फिफ्टनर फिफ्टीन प्रो मॅक्स लागेणारू येणार हाय बे म्हट ह काल पर्वात येसु परवा यशात
हॅलो टायगार रालाय तुम्ही आता कस्टमर दहा पंधरा मिनिटे लेट झाले हॅलो हॅलो
गाडी गे दहा मिनिट हॅलो
दहा रुपये फक्त दहा रुपये हालो कोट का रा मग
कच करा तेव्हा झालं काम